हॅलो
हॅलो
हा
माझा.
हा येतोय आवाज येतोय.
हा नाही काय चाललंय झालं जेवण.
हो झालं तुमचं.
हो झालं. बाकी काय.
हम् हो ठीक तुम्ही.
हो मी पण ठीक.
हा बोला की.
काही नाही थोडस मला म्हणजे परंपरा विषयावर. थोडस बोलायचं होतं. म्हणजे आपण जे आजी आजोबांपासून किंवा इथून चालत. ता आलेल्या ज्या रूढी आहेत परंपरा त्याबद्दल. थोडी चर्चा करायची होती मग तुला वेळ आहे का.
हो आहे ना बोला की.
हा आता परंपरा म्हणजे काय. म्हणजे जुन्या गोष्टींच जे आपण पालन करतो म्हणजे अ''--'' आपल्या जी आजोबाबूकडून जे आपल्याकड पर्यंत आलेय. त्या गोष्टी म्हणजे जस की पूर्वजांनी आता कसं दिलं ''--'' दि दिलेलं देन आपल्याला अ हे म्हणजे. संस्कार म्हणा.
हो,
किंवा त्यांच जे आपण सण वगैरे हे ते साजरे करतो ते. त्या कसं करायचं किंवा त्यामागची. क काय अ कथा आहे किंवा काय. कशासाठी साजरं केलं जात हे जे त्यांच्याकडून आलेले जे विचार. चार आहेत.
हो,
ती ते विचार किंवा ती जे आपण आपण अजून पण ती. पुढं नेतोय ती परंपरा. म्हणजे आपण ते विचार अजून पण आपण पुढे नेतोय त्या. त्या या म्हणजे परंपरा.
हा,
आणि तसेच आणि. अ म्हणजे निसर्गांशी सुद्धा जुळवून घे घ्यायचं किंवा निसर्गात जे आप ''--'' आपल्या घड्यामुळे आता होतय त्या त्यांचा पण आपल्या. ह जेवनावर म्हणजे ह्याच्यावर परिणाम होत. तो नंतर समाजाच एकत्र राहताना पण लोकांच म्हणजे जीवनशैली त्यांची भाषा कशी आहे किंवा सण. हे सगळं पुढे जाऊन म्हणजे जात. गेलेले ते म्हणजे परंपरा आहेत. आता परंपरेच म्हणजे महत्त्व कसं सांग म्हणजे पटवून दे देऊ शकते तर. सांस्कृतिक. म्हणजे आपण जे परंपरेेत संस्कृतीचं म्हण इतिहासाचं. आता कसं आपण, अ शिवाजी महाराजांचं, आता गड किल्ले घेतले, तर त्यांनी कस ते ते, म्हणजे त्या वेळेला त्या, अ काळात, त्यांनी ते गड वगैरे जिंकून जे त्यांनी, जो इतिहास रचलाय तो र इतिहास आपण आप-आत्ताच्या पिढीला, आपण देऊ शकतो.
हां.
म्हणजे त्यांन-त्यांनी जे क् जे काय-काय केलंय, ते आपण पुढच्या पिढीला देणं, म्हणजे परंपरा, नाही का? ही परंपरा, अशीच चाल तर चालू ये. नंतर आता य नंतर एक-एकता, आपल्यातली.
हो.
सण उत्सवाला एकत्र येणं किंवा कुटुंबातलं जे स-सोहळे होतात आप ले, लग्न म्हणा किंवा जे काय असल ते. म त्याच्यातून आपल्याला, म्हणजे आपण काय देऊ शकतो? पुढच्या पिढीला की, प्रेम, बंधुभाव नंतर क् आनंदान कस साजरा करतो, करायचं किंवा हे आपण पुढच्या पिढीला पण देत असतो, मोठ्यांचा आदर करणं किंवा अतिथी देवो भव, पाहुणे आले तर, त्यांचा अतिथी देवभव, पाहुनचार चांगला करावा.
हां.
किंवा अ आपली जी असेन, ती देवपूजा किंवा देवाची भक् ती किंवा काय असेल ते, हे आप पण जस पुढच्या पिढीला देतो, म्हणजे परम परा, आता ज कसं ये, जसं काळ आता क् आत्ताचा काळ बदलाय, आता डिजिटल युग आलेलय. म त्यामुळं, आ जच्या आधुनिक युगात, अ म्हणजे रूढी, परंपरा सगळं बदलत चाललय, म्हणजे च्यात आता जास्त अंधश्रद्धा
हां.
जास्त, म्हणजे चालू झाले. किंवा अं त्यामुळं डिजिटल युग आल्यामुळ, आता लोकांना कसं, म्हणजे आता पहिलं अ पत्र व्यवहार होते.
हां.
काई नाहीये, आता कसं फोन इंटरनेट किंवा आपण बघू पण शक तो, बोलू पण शकतो, पहिलं कस, म्हणजे परंपरा सगळ्या, म्हणजे बदलत गेल्यात ना, सगळं आधुनिक, सगळं होत चाललंय. आता पहिलं पण स्त्रियांना कसं शिकायला किंवा अ फिरायला असं बंदी ती, म्हणजे बाहेर पडायला, त्यावेेळेला पण आता, प्रत्येक कार्यात, म्हणजे प्रत्येक भागात तुम्ही बघायला गेलात, तर सगळ्या स्त्रियाच आहेत. पुरुषांच्या खांद्याना खांदा लावून स्त्रिया काम करताय प्रत्ये क क्षेत्रात म त्या वेळेला हे सगळं नव्हतं.
हां
म्हणजे त्यावेेळेला एवढं काय नव्हतं नंतर बघा आपण ते सती गेली सती जाणं हे पण माहित असेल
हो.
हा म त्यावेळेला पण आपण सती जाण म्हणजे अ वार म्हणजे आपले हे वारले की त्याच्या माग म्हणजे बायकांना सुद्धा त्या आगीत म्हणजे हे करत होती पण आता ती प्रथा बदलली आता तसं काही म्हणजे होत नाही. आणि त्यामुळं हि जी आपण जे म्हणजे पहिले पण आपली रुढी परंपरा म्हणजे चालूच आहे जे आपण सण साजरे कर तो किंवा आपण जे मुलांना संस्कार देतो, नीट व म्हणजे नीट बोलावे, खोटं बोलू नये, हे ह्या सगळ्या जी परंपरा आहेत ते देतच गेलोय आपण परंतु त्याच परंपरेत पण आपण एक आधुनिक युगाच पण म्हणजे ते बदलत गेले.
हो.
प्रथा म्हणा किंवा काय त्या थोड्या थोड्या बदलत गेल्यात.
हां.
म तुला काय वाटतं या म्हणजे परंपरेबद्दल आजून?
परंपरेबद्दल सांगाय गेल तर तुम्ही मगाशी बरोबर बोला आगोदर सारखी परंपरा जपण्यात येत नाहीेये.
अ म्हणजे बोलायला गेलं तर वारकरी परंपरा सण, उत्सव, परंपरा असूदे शिवशाही प पराक्रमाची परंपरा असूदे, लोककला असूदे, संगीताची परंपरा असूदे,
हो.
आदरातीर्थ हा खांदा परंपरा असूदे, त्यात बघायला गेल तर अ वारकरी परंपळा आता जास्त करून दरवर्षी आषाढी किंवा कार्तिककी एकादशीला लाखो र वारकरी त ज्ञानबा आण तुकारामाची आशी जयघोष करून हेला जातात, अ पंढरपूरला.
हो हो ती परंपरा हो परंप रा रुढी चालू आहे. कारण आपण पण ती परंपरा आपल्या मुलांकड देतो म ती मुलं पुढ नेहतात.
हां. अ संत ज्ञानेश्वर वस आसू देत किंवा संत तुकाराम असूदे, यांनी ती स परंपरा भ म्हणजे भेदभाव न करता, परंपरा ती सुरू केलेली होती ना, त्या काळी.
होय.
राजा आणि किंवा रंका असू दे. सर्व जाती- धर्माचे लोक एकत्र येतात त्यावेेळेस. म्हणजे, जातीभेद नव्हता त्यावेळेस. परंपरा जगायला. समता बंधू आणि नम्रतेची- नम्रतेची, शिकवण देते.
हो. बरोबराय.
ह् आणि सर मध्ये बोलायला गेलंत तर कृषी - कृषी संस्कृती, पोळा असू दे. नागपंचीमी असू दे. मकरसंक्रांत असू दे. या परंपरातून शेतीची, प्राण्यांची महत्त्व जपले जाते.
हो. बोला, हा. बैल पोळ्याला तेव्हा, म्हणजे बैल पोळा असेल किंवा ते त्या वेळेला, त्या बैलांना सुट्टी. एक दिवस म्हणजे असायची. कारण ते दिवस - रात्र शे दिवसभर शेतात राबल्यामुळ. तो एक त्यांच्यासाठी, खास उत्सव ठेवलेला असायचा. आणि तस बघाय शे ती सुद्धा एक परंपराचय. म्हणजे आपल्या वडलारची ज्या, जमिनीकडून ते आपण, पुढच्या पिढीला देते. पुढची पिढी करत राहते.
हां.
ते पणा परंपराच आहे एक प्रकारची. म्हणजे
ज्या गोष्टी आपण बघू किंवा ज्याच्यामध्ये आता तू सांगितलंस तस. सण म्हणा किंवा शिवाजी महाराजांच्या कथा म्हणा. किंवा झाशीची राणीच्या कथा म्हणा. हे पण सगळं, परयंपरेनुसार चालत आलंय. आणि ते आपण, ते तेच आपण पुढच्या पिढीला, दिऊन त्यामुळच, पुढची पिढी पण तयार होते. हाच वारसा पुढ ची पिढी परत त्या दुसऱ्या, पुढच्या पीढीला देतो.
हा आणि जास्त करून आता आपण, आपल्या मुलांना म्हणजे, शे शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज असू देत किंवा अ कोण असे थोर आपल्या अ ह्याच्यामध्ये, भारतात होऊन गेलेले, जे व्यक्ती असू देत. त्यांबद्दल आपल्या मुलांना, थोडीफार माहिती असायलाच हवी. आणि आपल्या मुलांना, मैदानी खेळ, लाठी खेळ असू दे. तलवारबाजी असू दे. पारंपरिक खेळ हे आलेच पाहिजेत. आपल्या मुलांना देखील.
हो, हो. मग माझी माहिती मी तुला, म्हणजे थोडक्यातच दिलीय. पण तरी सुद्धा ती कशी, वाटली तुला? म्हणजे
नक्की. छान वाटले मला. खूप छान पद्धतीने तुम्ही मला, समजून सांगितलं.
ओके. ठेऊ का, मग?
हां. थँक यू.